हॅलो
हा बोला क
अह माझा अकाउंट सातच्या वर होईनाच झालेत की आता त्याला काय करायचं पाहिे
म्हणून हे दुसऱ्या नंबरवर केला काय तुम्ही कॉल
हा यो हा आता मगाशी केली याच्या्यावर म केला खरं तो मग माझा अकाउंट तसंच आहे कि ते सात कॉल येऊन
होई ना काय माझं पण ते पंधरा कॉल झाले तिथं अडकले
क ज तुमं किमान अडकलं तर माझं एक शहाऐंशी लिमटर सगळला सांगाय आ या कॉललाद्धा तसं सांगाय एक शऐंशी लिमिट
हा हा मग ते म मी नाही काय करताय ते तिथंच थांबणार आता पुढच जमा करेल चार दिन चार दि परत रावया ते आहे ना आता
एक मिनटं म तू कुठल्या नंबर वर करणार मला नाही हच्यावर दोन राहिले झालं की सुष्मच हं पूर्ण या नंबर वर राहिलय वाटत हा
सुष नाही त्यांच्या नंबरवर तेवढं राहिलय बघ लागतंय का त्याच्यावर आणि या नंबरवरर एक राहिलाय हॅलो माझ बी तस सांगलंश ऐंशी लिमिट म्हण फोणच लागे ना झालंय
मग तेच की फक्त एका हे ला आहे ना फक्त अठरा कॉलचं लिमिट असणार आहे
तसच असाल बा काय समजणच झालं यातलं केलं तर करीी त्यांनी व्यवस्थित असं व्हायला पाहिजे तो नाही तर ताकस आला नसता बरं झालं असतं गप् तर टेन्शन नवत ह टेन्शन आलंय बा
आला तर आणि करायला लागतेच ना
हो खरे हे व्हायला पाहिजे होतं व सातच्या पुढं जाईनाच झालंय त्याचा प्रॉब्लेम कसं कळणार.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
बघतो रिफ्रेश करून एकदा काढतो नंतर हम्म हम्.
असते नकराहते.
काय नि स्ेशल.
काय नाही बघा हे चार्जर आहे ना एक झालंय सिपीनचं आणि आमच्यात मोबाईल तीन झाल्यात. त्यामुळे ते चार्जिंग हवं लवकर चढत नाही. आणि त्यात ल गेली त सकाळ सकाळी
हां.
म आता तेच्या रंगा लावलं हे तुम्ही हे भावाचं आहे.
हा का हा हा हा.
म्हणजे माझं चार्जिंगला लावलं. काय निवत बघा.
हम्म हम्म ब
बाळ झोपलंय बघा.
हा हा.
झोपलाय तो म्हणून शांत आहे ना तर लई कडकडीपणा करतोय. सिधं कस सगळ सक्चर घ्यायला ति कोण घ्यायला नाही झालं. केला.
हा.
म ल कडकडे पणा करते.
हम् हम् त्यांना च पोरं असत. ्या हम्म. ते किरकिरे पण आणचो त्याला असं हे उपचार होतात की असं औषधं काही काही मिळतात की ते बघायला पाहिजे.
त्याला हे चालूय की काय म्हणत त्याला कॅल्शियम चालूय की मग आता ते काय? पासेची बॉटल आहे म्हणून हिकडं आणली नाही आम्ही हय त्याला कॅल्शियम चालू.
आहेाय का हम्म हम्. हम् हो. तिथे वेलान कळकट होतोय. मल्यापुलीत हॅलो.
काय करायल दीदी
दिदी गेली खालच्या घरात
हा हा.
हम हम. आमख आमचीच वाट आमचच आहे तर नवा वा. ह ना दोन हॅलो ह आहे ना. मग काणी खा ते हे. हे उणा काटलेले. तुम्ही ते म्हटलं होस मी विचारलो.
ह. अ तेल आहे तेला आहे ना एक एक किंवा दोन वाटी आता इकडे ते लांडलं नाही बघा माझ्या आज केस दुतलेत खरलं गळली आज पण दोन वाटी आपलं तेल घ्यायचं पॅऱ्याशेवटीच
हा.
आणि त्यामध्ये एक बारा, दहा बारा जास्वंदाची फुलं
हा.
आणि अ. अ एक कढीपत्त्याचं पान आणि एक एक चमचा बर अस मेथीचं दान अ खळाखळा आहे ना ते उकळू द्यायचं, त्यात शिजवायचं ते सगळं आणि त्यात अ जसं आपण तूपात पान टाकतोय ना, आपण खाऊचं पान ते कसं असं कडंग पूर्ण अस तळून निघतय, ना तस ती पानं आणि ती फुलं ती पूर्ण तळून निघायला पाहिजे, त्यातनं असं करायचं
हा हा. हम्म आणि
कार्तिक होते हा गाळून थंड झाले की गाळून वापरायचं
कोंडा लई झालाय आव केसात
हो झाकून ठेव. कोंड्याला काय नाही ओ करता येत? कोंड्याला मग तेलच बक्कळ लावून केसं तेन धुवायची लिंबू लावायचा म्हण कोंड्याला
मस् बघतो बा लावून लई कोंड झाला ओ केस लई गळाय लागल्यात माझे केस कसली जाड होती, माझी पाक केस गेली आओ
अवो तो दहा रुपयला ना कोटीयन शॅम्पू मिळतोय काय?
हा.
तो पूर्ण शॅम्पू लावायचा एका टाइमाला पूर्ण असं मुळांना अ एक, दोन तास साधी लावायची आणि केस धुवायची, तेण पण कमी येतोय कोंडा माझा त्यानच कमी आला
येतोय काय कोटीन?
कोटियन हा आस
कोल्हापुरात केसाबद्दल चौकशी केलती, तेनी मला सांगितलेलं गोळ्या चालू करा. केसं केसं गळत्यात गोळ्या चालू करा हा हा. सत्तर रुपयेला काय तर दहा बोलली होतीत, मग मी काय घेतल्या नाहीत सोडा? कारण मला बाहेरच्या गोळ्या खायच नाही म्हणून सांगितलंय.
हा हा नाही ते कसं? आपल्या शरीरात जर कॅल्शियम कमी पडलं, तरच ती गळत्यात असं पण हाय
हाय का?
हम्म काय तर कमी पडला असणार आहे, त्यामुळेच ती गळणार
ह मग त्यांनी तस सांगीतलेलं आणि अ डी डी कॉम्प्लेक्स गोळ्या
हा हा.
या दोन चालू कराय लागणार म्हटले होतं, मग मी काय तवा नको म्हटलो पुन्हा आलं की बघतो, म्हांटलो होतो.
हा कार्तिक वरन गॅस बंद कर
राहूदे घे. हम्म.
हा हा.
हम् ह खर ते केसाच काय बघायला पाहिजे आओ? लईच गळाय लागलेत.
होय होय एकदा गळण पूर्ण बारीक झालं, की काय उपयोग नाही बघा. माझ तसंच झालंय की पूर्ण केस गेलीत बघा
हम्म.
ब्लिच वगैरे करताय
कायती
ब्लीच फेशियल करताय तुम्ही
नाही नाही तसलं काही नाही
आ हं
हम् हम् फक्त काल गेल तो पार्लरला आयब्रो तेवढं करून आले
हम्म हम्म
ते पण आमच्या तिथं कसं पन्नास रुपये रेट आहे हम्म
ह
त्यामुळे मग इथं मैतिणी सोबत गेलतो ती पार्लरला जावे म्हटलीय तिकडे पुण्यात पुण्याला पण पन्नास रुपये रेट आहे ना
हा हा
त्यामुळे सोर्या म्हटलीय
हा
मकी्यालोयतो
ह ह कोण कोण असं म्हणते की मी कधी करीत नाही सोड मला पण आवडत नाही ते करायला ब्लीच फेशियल कला की चेहरा फेश राहतोय
म हो ते दाखव ना सारखं महिन्याला करायला लागते कारण नाहीतर केलं तर नाही नाही केलं ना त चेहऱ्यावर सुरकुत्या त पडत्यात ते कराय लागत एकदा केल ना ते सारखं करायला लागत तेमु
हम्म म्हणून मा क रा्यायला परवडते आणि हा तेवढं बास आहे हा
होय करणारच काय पण
ओकेता ब्लीज स्ेशल तस केता काणात काही करतातच नाही ते
फेशियल तेवढी केलत बाकी काय नाही केलं मग आणि केस कटिंग पण नव्हती केले कारण ते आंबाडा घालायच होत ना त्यामुळ ते मग केस कट केल्यावर कोणी बस केलं नव्हत
केस बी कट के लग केसडली कमड्याच्या खाली तरते आणि ते म या कर मारला क्लचर साठी कसाची वाट लागली
हा मग एखाद जरी आपण वेगळं हे केलं ना तर ते पाक केसांच हे होतय हाय हे प्लेनच केस का पाहिजे मी
ट करून घ्यायची कारण खाल् खळशंडस पाक बारीक दिसाव होता
हा कधीच मी स्टेप कट कधी मारला नाही आतापर्यंत प्लेनच कधी पण प्लेनच कापकय हा तेच क आहे आणि ते काय स्टेप क शा मुलीं किंवा ऑफिल ऑिल कामाला अस त्यांना ते भऱारी रोज असं क्लचर लावून जाता येत कस आपणर टांगून ठेवतोय
हा आम्ही कायम घरात केस पडतील म्हणून कायम वरच टांगलेलं असते कधी तरर बाहेर जाणार असेल तर केस सोडणार नाही ते सोडणार नाही
हा तेच घ्या
मग कशा आलते नाही बरोबर वाटत मी नुसत लेवल करून घेतो करणार आहे केस कट करणार आहे खर व्यवस्थित लेवल करून घेणार आहे कारण शेंडलही पातळ झालं आणि फुट फुटलेले हम्म त्यामुळे कस एकदम असे
अ हे करतोय ना आपण काय बर काय करतोय केसास हे करत नाही का प्लेन करतोय बघा त्याला काय म्हणायचं. परमनंट प्लेन करतो हा हा से ते तिन कायत केत तिला वेगळंच म्हणतात आणि तिथ. तीन ते चार महिने अस म्हणजे आपण केस जरी सोडल तरी असं प्लेनच राहतात बघा.
होय होय करतात मग मला व्यक्ट करून देणार मग पाच हजार रुपये घेतात अह.
हा हा ह तस ते न चार पाच महिन्या तसं राहिल का? नंतर आता आणि मग ते असं आपल्यासारखे झालेत नॉर्मल खरं ते ते श त्यांचाच वापरायचा ते कंडिशनर त्यांचाच वापरायच त्यांनी जे सांगल ते
हा तशी पद्धत असते ते हम.
हा हा.
हा. हम्म.
त्यांनी जे सांगतील मग तेतकेच ट्रीटमेंट घ्यायला लागते ना तसं वापरायला लागते तरच ते बरोबर होते व्यवस्थित
हा. हा हा आणि ते कस केस क एक एक जण कायम करतात का नाही त्यांना वर्षाच्या वर्षाला कराय लागते ते म्हणजे कायम प्लेन राहतेाती. नसेल तर ते केसाचं गेलं का नाही मग केसाच लय अवतार बेकार होत होते्या. मग ते बरोबर वाटत नाही. आणि आपल्यासारख्यांना परवडत नाही र.
काही टायमिंग झालंय.
हा. जूला
ह.